हॅलो.
हा, आवाज येते का?
हा, आवाज येते. झाला का जेवण?
हो, झालं की, तुझ झालं का?
जेवण वगैरे झालंय ते, भाजी निवडत बसले होते आता.
आज काय बनवली जेवायला?
वरण-भात, शेपूची भाजी, चपाती, श्रीखंड बस. असं झालं?
आज तुमच्याकडे शेपू होता. आज आमच्याकडे मेथी होती.
उद्या तांदुळसाय.
वाहा.
जरा पालेभाज्या आपण, मगा की कधी चली.
कधी तरी नाही, ज्या सीझनला भेटतं त्या सीझनलाच खाल्लं पाहिजे.
ते आहेच, पण आता आणलेय ना मी जाऊन. परवा गेलते त्या वेळेला पन्नास ला दोन. मत पटापट हम्म. भाज्या पण एकतर महागच झालेत त्यामुळं आहे चालू
रोज डब्याची तयारी करावीच लागते, नायतर मग काय खरं नाही सकाळी उठून काहीच होत नाही.
सगळं आदल्या दिवशीच रेडी करून ठेवलं की मग सकाळी पटापट होेऊन जातंय सगळ्या गोष्टी.
हो, तेच सकाळी लवकर उठलं की परत अवघड होते. काय करू काय नाही, असं होतय.
एकदा सगळं रेडीमेड हातात असेल तर कसं, पटापट भाजी फोडणीला टाकली इकडं कणिक मग दोन्ही कडे चहा. हे सगळं झालं की परत हातात नेऊन द्या, डबे भरा. ते द्या. ते झालं की लगेच भांडी घासा, ओटा आवरा, ओटा धुवा. पोरगं उठतंय तोपर्यंत, त्याचं करा. आणि अंघोळ घालायला औषध पाजल्यापेक्षा जेवायला फोघाला परत त्याला झोप परत आहे ते उरलेली सामनवर भांडी कपडे झाडणं पुसन वाळलेले कपडे परत घडी घाला
बायकांच्या मागं काम चालूच असतात एक झालं की
असं पाच मिनिटं वेळे नाही परत आहेच दुसऱ्या शीच खेळची परत तयारी पण मणच करा, संध्याकाळी जेवण बनवून ठेवा, परत त्यांना वाढा, परत त उचला, परत ती भांडी घासा
रथ पोराच करा त्याला उपवास पण आता बघित हो ना किती वेळ. ला झोपलो होतो, जरा आत्ता झोपले हो ते. त्यात पण त्याची वळवळ वळवळ चालूच आहे.
काय नाहीे. तेचं-तेचं काय चालू असं त्यालाच माहिती आता ते.
कधी-कधी झोपत नाही कंटाळलेला असतं तरी सुद्धा ना झोपता झोपत नाही लवकर.
अवघड आहे बाई लहान मुलांचं
पण सतत आपण कंटिन्यू त्यांच्या मागं राहायलासारखं माझे कामा असे परेंत झोप ते का आम्ही इकडें झालं आता बसाव पाच मिनिट म्हणलं तिकडे त्याचि डोळे उघडलेली असत म्हणजेती वळवळ चालूच असतील ल म्हणजे त्याला परत जाऊन घ्या
सतत त्याला कोणतरी जवळ लागत असेल जरा जवळ नाही
नाही आहे ग दोन तास झोप सकाळी पण माझे काम तेवढ्याच वेळात होतातच ना पण पटपट केलं तरी सुद्धा त्यां बरोबर का उठतच परत त्याला घ्या बसा उग बसा परत त्याला खायला घाला मला मग त्याच्याशी खेळा जेव झोपेल तेव्हा झोपेल मग
एक सकाळीला लवकर पण उठतय त्याने सहा वाजच उठतं
हो पाऊस काय म्हणतो
पाऊस वगैरे भरपूर चालू आहे काआता सध्या
अजून पण चालू आहे
अजून ना आता आता जास् बारीक बारीक झालाय फक्त मघाशी पण जोरदार पडत होता आठ वाजता
इथे तर सहा वाजताच संपलाय पाऊस तीन ते सहा पडला परत बंद झाला अजून बंदच आहे पण थंड वारं इतकं सुटलंय की थंडी वाजतीय आता
इथ थंड वार पण सुटलंय थंडी आहे मगे आपण पाच वर ठेवत अस दोन तीन वर पण लई झाल
इथ पण तसच झालं आता चादर घेतली तरी थंडी वाजती रात्री एवढं थंड वार
होयच की बाई त्यामुळ तर बाई
ह
त्याला म तर म्हणजे त्याला तर उन्हाळ्यात झोप लागत नव्हती उन्हाळा पण उकड तो घामोळ्या येत हुत्या घामे येत होता म्हणून झोपत नव्हतं आता थंडीमुळे झोपतंय पण आता दातामुळे होत झाली याची झोप याला डिस्टर्ब झाली बग
ते दुखत असतं ना ग सगळ्या शिरा वगैरे दुखत असतं डोकं दुखतं कानाच्या मागे दुखत
दाबून घेते की त्याला सगळ्या गोष्टी करते
पण आता काय ज्याचं त्यालाच दुखणं माहिती असतं आपण काय बोलणार काय फक्त समोरच्या वरवर च दिसतंय सगळ्या गोष्टी
तेच म्हणतीय की म्हणून त्याला उगच चिडचिड करू नकोस. त्याला जसं करायचं तसं करू दे.
एकच बाई सांभाळती ना चिडचिड होती. तुम्ही दहा मिनट झोपवायला घेतला आणि नाही झो तुम्हाला किती त्रास होत झोपत नाहीये किती वेळ झाले थापटतोय ते म
उग चिडचिड करून
चिडचिड शेवट होणारच नाहीे एखाद्या वेळे चिडचिडकी माणसाला बसून कशी ते कम्बर दुखते पाठ दुखते त्याच्यानंतर हे परत अजून सतत खाऊ पिऊ घातचे सगळं केलं दिवसभर शांत असते कधी कधी मधल्या कधी एक वेळ असा असतो ना जिथे आपल्याला पण कंटाळालेला असते करून करून आणि त्याच क्षणी ह्याला आपण किरकीर करून त्रास होत मग माणूस काय करणार वैताग बस ना तेवड्यात घरात ती चिडचिड पण एवढीच असते परत आपल्यालाच दयामाया येत परत किती पण चिडचिड केली तरी द परत आपल्यालाच घ्यावं लागतं दुसरं कोणी घेत म्हणजे भू शिवत नाही. परत आपल्याकडे शांत होते असे होते.
त्याला तरी काय कळतंय सोड अजून लहान आहे ना.
बोलता येत नाहि ते आहे जो पण सांगता येत नाही त्याला बोलून सांगता येत नाही तोपर्यंत तरी आपल्या तसे सहन करावंच लागणारे त्याच
होच की तुला ते मी झाड दिले होत ते लावलीस का नाही कडीपत्त्याच?
लावले की, येईल आता पावसाळा चालू झालायकी आता.
थोड तरी कोंब दिसत असेल की आता एवढे दिवस लावलीस ना झालंय.
दिसत असेल मी पाणी घालत नाही ग हेनी पाणी घालतय सकाळी आता मला वेळच नाहीये.
आणि अजून पण झाडं आणलय त्यानी अविनाशदादांकडून.
कुठून?
वरण ग अविनाशदादांकडून
अच्छा कुठल्या झाल्या झाड आणलेत?
मनी प्लांट पण आणलेत आणि अजून दुसरे दुसर आहेत त्यांची नावं मलाच माहिती नयेत. आणि ते पण आणलाय त्यानी ति लावायचीयेत ती पण माझ्यावरचे हे उपट हे नकोय ते काढून टाक आता हे लाव तिथं झाडं.
जाऊ दे शनिवार रविवारी लावता येईल म्हणावं.
त्यांनी नाहीये ना या शनिवारी. त्यामुळे तर करावे लागेल. एक एक काम वाढवून जातायेत. असं होतं की किती काय काय करू एकेकाणी ते उठेल तोपर्यंत हे करा ते पण आहे संपलेच पाहिजे. ने परत आल्यावर विचारत्यात ना हे नाही केलं? अरे पण दिवसभर काय करतात ते तरी बघा.
ते आहेचे त्यांना आता जाऊ दे आता काय कुणाला दोष देण्यात उपयोग नाहीये.
मग तेच म्हणून तर फक्त चिडचिडच करू शकतो आपल्या हातात दुसरं काय नाही म. तेवढं झालं की गप्प बसायचं परत परत आहे ते सगळं करावेच लागता. शिळ शिळ शिळ चालूये कुठ बाहेर कुठ जायचं म्हटलं तरी आता पावसात पण कुठं जाता येतं नाही.
ते त्याला कळत नसेल ला छोट्याला त्याला वाटत असेल उगा आवरून घरातच बसवतात बाहेर न नेत काय नाही.
तुलसी पण आता बाहेर मला पण कधीतरी वाटतय जरा जाऊन यायला पाहिजे बाहेर. वगैरे जरा चेंज होताय ना सगळं तेच तेच चालूय जरा सहा महिने काय बदलच नाहीये ना.
ते एक आहे पण त्याला तरी काय कळते. की बाहेर पावसामुळे तू त्याला नेत नही ये येच वगैरे येच
मी गाडीत घालून तेवढ तेवढंच फिरवून आणता ते काही आजोबांकडे बसते. तिथ नी नंतर मधु पण आली होतीस श्रीतीला घेऊन दाखवायला त्याला मादश मगाशी नेऊन दिली आहे.
अच्छा.
येतात कोण ना कोण तरी घेऊन जातात हे करतय पण मला पण वाटतं ना थोडं चेंज व्हायला पाहिजे कारण सतत तेच तेच बघून बघून वैताग काय झालं आता. रुटीन मध्ये काय बदलच नाहीये. आता गणपती आल्यावरच होईल गणपतीत यायचं वगैरे बघू त्यावेळेला मग आता कस कसं जरा सणवार असेल तर कसं उत्साह वेगळाच असतो ना.
हो आपल्याला अजून खरेदीची तयारी काढ करा करायची.
म तेच की.
सगळं डेकोरेशन करायचंय ये परत अभिरक्षनाय परत ते पण असतंय.
फराळ वगैरे करायचंय.
तेच की ते ठेवायला लागतच ना फराळ वगैरे त्याच्या समोर. म्हणजे मंडळाचा गणपती असेल इथं पण बरेच झनी जमा होतीलच आता आपल्या जवळच आहे तर आम्हाला काय वाटत नाही.
मोदक करायचे त्याजून आपल्या आपल्या झाडाच्या नारळा चे मोदक करायला भारी वाटेल आता भरपूर आलेत नारळ.
नारळ पण छान आहे ना आपलं गोड आहे पाणी पण गोड आहे एकदम. नारळ पाणी पण एकदम छान होते.
हम्म म्हणूनच मी पप्पांना म्हणलं दोन चार नारळाचे एकदाच मोदक करू भरपूर.
आपल्याकडे . गव्हाच्या .
चालेल की तसं पण चालेल.
कोण होऊन जात एकदाच करायच.
लास्टच्या दिवशी ठेवतातच लास्टच्या दिवशी काही ना काहीतरी ठेवतातच की जेवायला पण.
हम्म स म्हणजे छान पण वाटेल आणि सगळ्यांना आवडते पण आवर्जून ते कुणी ठेवत नाही आप आपल्या इथे बघितल्या पण.
हम तेच त्यामुळेळच बघू
हा पण कळत के गेल्या वेळेस फुलबोरा ठेवलेल्या आपण घेणो आपली पूजा होती मुला मुलांची प शिक्षण सग गाण किती आवडलेला
फुलगोरा मला पण येतच आहे आता बनवायला सोडा आपण परत पण ठेवू शकतो
टेस्टी कि वगैरे शकतो चालतय मग
चालतय चल
हो आवडतेय का बाय
हा